ते काय आवडतं एवढच बघतोय मी आणि झोपत्यात हॅलो
हा बोल
हा बोल की काय चाललं काय विचारालतीस
आज फोन केली नाहीस मला आलोय म्हणून तर
मी बघ मीच लेट नं आलो बरं आलो आणि मला काय वाटलं ती एसी येईल तुझ्या आहे त्या टायमाला तू फोटो टाकल्यावर मी लगेच मेसेज केलो तुला आली का नाहीस म्हणून
होय नाही मी फोटो टाकला आणि धुणं धुवायला गेलतो धुणं धुवाय लोटून केर भरलो आणि ती केरात ती बाटली रिकामी होती मग ती अगं तेच सांगलोय लोटून केर भर भरलं नाही आणि ती केरात बाटली होती आणि ती बाटलीत तेल अनुमोल ते तेल आहे ग ते तेल कधी मिळत नाही कुठं म्हणून मग ते फोटो जपून ठेवा त्याला असल पाठवतात तर. पाठवलं आणि लगेच धुणं गेलो. गं बाळने आज सुट्टी काय घेतली ते सांग? महाप्रसाद खायला महाप्रसाद खायला.
हा काल म्हणालतीस बरोबर आहे. एंट्रन्सशिप ला आलेलीस?
आताची भांडी नाही ना गं सगळा आवरलं. तो बाय एंट्रन्स शिपला यायचं म्हणून महाप्रसादासनं पण आलतो एन्ट्रन्सशिपला यायचं म्हणून
हा.
हॅलो आणि काय गं गिरणं . झाला क्यो बला अगं पावसाच आला.
होय तुमच्या तिकडं आला असेल आमच्या इकडे म्हणजे उम्म बारीक मी आज मला का नाही का काय माहित ती लायब्ररी क नाही लईच थंडी वाजायला लागलेली अगं.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
म्हणजे ते फॅन लावलेले सोड फोन बंद केल्यावर पण लईच थंडी वाजाय लागलेली. म येऊन गप झोपलो बाई मी. हा असे थरथरल्यागत व्हायलता गं.
सुरणं धरणं देना वा.
हां हॅलो. हॅलो. हॅलो. उठ त्याला झोपवतो ऊठ वैष्णवी उद्या सकाळी सात पावणे सातला म्हणजे उठायला लागते त्याला. त्या अभ्यासाचं घेऊन जा अभ्यासाचं हॅलो. दिलो बघ दिलो दिलो पेन्सिल दिलो पेन्सिल दिलो हा हॅलो. काय . अगं तुझा आवाज येईना.